अरे तुझा कॉल मला आवाजच येत नव्ह ता पंधरा मिनिटं झालं चालू होता पण काय कॉल हेच नाही झाला.
हम्म काय नाही असुदे.
ट्राय करतो मी काय करतोयस पोहोचलास का रूमवरती येतो का?
ना आता घेतलंय बाजार आता चाललोय चालत चालत घरी.
मधेच बंद झाला मोबाईल मग म्हंटलं परत करून बघावं काय कराय काय मोबाईल स्वीच
हां नाही नाही, नाही नाही चाललोय घरी आता. हां भाजीला जरा चटण्या बिटण्या जरा खायला
हो बरं हां.
होय.
आता इकडे थोडासा पाऊस पडायला लागलाय.
पाऊस! नाही इकडे काय. म्हणजे गार वातावरण आहे, आभाळ आहे. पण पावसाचं काय काय नाही, आता एवढं आता आहे बाहेर तर
हां हां हां बरं. आता किती वाजता पोहचतो म्हणजे किती वेळ लागेल तरी? जवळ आहे का दुकान रूम मधन?
नाही अजून एक वीस मिनिटं.
वीस मिनिटं लागत्यात होय?
हां चालत आहे. हां चालतच
हां.
चालत आहे म्हणूनच वीस मिनिटं. काय माहीत बघायला लागलं, पुढं मागं पुढं मागे येतात टाईम सेम नाही त्यांच यायचं.
अच्छा!
हां हां.
तुम्ही स्टडी कसं करता, संध्याकाळच बसता सगळे मिळून का?
हां सोबतच असतंय. नाही सोबतच असतोय एका दुसऱ्याला कंटाळा एखाद दुसऱ्याला कंटाळा आला की मग ते झोपत्यात घेऊन.
पार्टनर आपल्यात कसे आहेत म्हटले सगळे रूम वरले?
आहेत आहेत सगळे करतात अभ्यास, अभ्यास करणारीच आहेत. हम्म.
आणि कुठ फिरायला गेला काय? अस काही जाईत जाऊ नका, ट्रिपा वैगेरे काढू नका पहिला अभ्यास
ते आता नाही ते बारावी नंतर जाणार आहे. केलाय प्लॅन सगळा. पण बारावी नंतरचा केलाय प्लॅन तो, तुझा आवाज कट व्हायलाय.
उगाच वेळ नका घालवू, अभ्यास करा पहिला प्लान करायला नंतर करा.
हे झालाय आता करून.
हॅलो!
झालाय म्हंटल करून. हॅलो! हॅलो! हां येतं का आवाज? हॅलो! हॅलो. हॅलो! हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा
हॅलो
आग आवाज कट व्हायलायं तुझा. हा आत्ता येतोय
म्हंटल प्लॅन करण्यात दिवस नका घालू, अभ्यासावरती लक्ष द्या.
हा.
हं
करतो की, झालंय आता प्लॅन करून.
कुणाच घेतलो ते पण सांग.
हा हा. ते साईड ला आहे. जरा आयत घ्यायचं करून खायला. हम्म काय तर घ्यायचं भाजी थोडीफार खायला. आ हॅलो
स्वयंपाक पण बनवतात.
आं
स्वयंपाक पण कोण करतंय?
हॅलो. हा आवाज कडकय तुझा. सगळेना सगळ्यांना येते, अ हे न करत्यात एक दिवस मी, एक दिवस तु असं.
हम्म. काय काय बनवतात?
आह
काय माहितीये आता, आज माझ्याकड नाही.
हॅलो
माझ्याकडे नाही आज. माझ्याकडे नाही आज बनवायला.
आज
हा आवाज कट होतेय तुझा. नाही आज माझ्याकडे नाहीचये बनवण्या बनवायला.
अरे तुझा आवाज कट होतोय. रेंज मध्ये ये. थांब एका जागेवर
रेंज मध्येच आहे आता. आता रस्त्यावर चालताना आता काय रेंज होणारच थोडी कमी जास्त. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा येतोय का आवाज? हॅलो
हॅलो कंद पाहिजे